हॅलो
मला ना
बला ना
काय करताय
काय बस झाड झडकार अची
हार आपण का नो इंटरनेट कनेक्शन अस दाखुला आता पेमेंटला पण टच केलं का सुद्धा खुल नो इंटरनेट कनेक्शन अपमला त मायला पण
हाव बई आहे वीस तारखे कि वीस तारखे झाल्यावर वीस तारीख झाल्यावर दुसरं टेक्सणार रे वीस तारखे लोकच आहे कॉलिंगचं
अरे ते याचं म्हणलं रेकॉर्डिंग तर टास आलेला आहे बईणी तुम्ही रिफ्रेश करून बघा
मी केले ना येते ना
नाही तुम्ही का तुम्ही काश शवरर बघितलं वीसारखे येणार आहे का म्हणजे असं वगैरे वगैरे
अह मदतची याची माहिती जायचं तिथं हेल्प मागित त्या हेल्म मध्ये गेलं तर लगेच हे घरी त्या नैतिक मॅसेज धड धड पडत
हाव लगेच ते जेमिनी बिमिनी ते आपलं मेट्या कसं राहतात तसंच बोलत ते टा पट्ट
हा हा
आता माझ जला पणा का
का आता पुढं काय व्हायचंय लगेच ते त्याच्यावर त्या नंबरवर मेसेज येतय आता मला
तुम्हाला येतंय
हा पुढ अजोक नवीन टॅक्स येणार र आहे ना
दहा मिनटं का ना ते का तरू टास्क चेस पाहि शे आ त्याणी आपल्याला
काय म्हज छय ना आलेल किती आले ग
छाण्याने झा त्यांच राण्यां आणिटी झिरो झिरो पडले ना लाईक शार्ट क किती रुपये आले फक्त
आणि राणीला
पंच
या राज आटी
तस नाही म ती बाबाेला वईन लुकसव हो ती
हम्म
ते बा स्वतःच नातचलं का मला विद्यार्थ हो का
हम्म
अुोला
श चाल त्या हवााम्
पाहा महि मलू सतचे महि
आणि इतकं भाऊ खाती का बोलायचं नाही का तुला मला सांगून दे मी म्हलं मला काम राहतें म्हणलं स्वयंपाक कराचं राहतं म्हणलं तुमचं काय दोन माणसाचं घराचं आणि मासाचं म्हणजे
मंकावणे
वालताय ना े म बंद झालं म्हटलं
तुम्ही आश मला का
आपण केलं तर ते उखलीत नाही असं आपण त्यांच्या उखला मग काय गरज पडली आपल्याला मी
सगळ्यां सगळ्यांसाठी तसंच बर का.
म.
मग.
आपण त्यांची. ते आपल्याला अशा फोनवर फोन आपल्याला ते अशा फोनवर फोन करी ते आप नोकला. आणि आपलं नाही ओखलं मग काय गरास पडली त्यांना मी.
मझ सज्जव चुरपतम.
म.
सना भाभी चे झाले का?
खुोलल त्यांची विसत झाली ना त्यांच त्यांची मळ बंद पडलं ना
गॅस मटन हा का.
हा त्यां का म्हणता नाही का ह त्यांनी स्वतःच त्यांच्या पु मी फुलून घेतलं त्यांना
जा आऊ कडे भ
आ तीनचालीस कि मनली
हा गो मट चाला नाही या आरती दयचं ना नाही नाही त्यांचं नाही चालं ना
पाव त ना म्हणजेगळ्या लाल तिथ चाल नाही
म
आहे का नाही
त्यांच छान न न तरर त्यानी मला किती कॉल केले असते बोला मा मग म्हण त्यांचं किती बोला तर कि ग फर हा म मन म काट येई ममीनेची परेल शाळाचं म्हणलं सकाळी अशा हरहडायला लागल्या
दोन
हॅलो शा शा जायचं घर काय होत त्यांना
ह पाठाच ना व
तिथ वळ नसल्यावर मग येथ काच काय जाई ना
क जा त कामच राहात असं
ह
ते शातात दिल्या वहिणी काही म्हणा तुम्ही काम म्हण सगळे इच्छारात निघणार नाही पणवा सग.
म त्यां.
ऐकणी.
पैसे, पैसे कोणाकडे?
नवररा कधी येतो काय मीती.
बाई म्हणना का अनावर आपण र्रदेल चाल होतो.
तिला न्ञणार होता म्हणते नञणार होता ना म्हणते तिला तो.
काझं का आहे. तीन चार महिने नाही बा नवर सोडून एक पोरग्या असे राहू शकत नाही मी तर राहू शकत नाही मला आज. दिवस नऊ दिवस लिवात.
पण तिला काही बोलता यय नाही ना.
ह. ह.
असत म्हणजे मी म्हणते तोल. अ बोल ना ती स करू ना पण. हां अशशीपूर.
हो.
का नाही इथं झालेली ना आपण त्यांना तिला.
हम्म आणि. बाई मी गेले लगेच आलं बाई. माय आशेड वे भरून आलंय काय म्हणलं मग प मला त येईन तेव नाही. तुम्ही आला म्हणून चाल ना तर येत म्ह ते एवढं इथं इथंच इतक्या घरा. खेटून वावा रे इथं निंदा ति लिंबाचे. पलीकड त तुनच वावर तु बला त घरी नाही येत म्हण.
मागता् त् समोरच्या आ घरी लहान त घरी. येणार आहे नाासासे बॉोलणार नाही आपल्या घरी जात.
मग, मग.
राहतोस ना ज राहतोस ना.
त्यांची मम्मी ना सजात यांची.
ह तिच्या. म्हणून आताच. कमी.
हम्म हम्म.
खने.
मग तेच ना ना आम्हाला पाहिलं तर लगेच चाललंय बाई.
तु चांगलं नवी काय म्हणल्या.
मग काल आले असते एखाद घोरट बिरट असते तर.
नाही जम जाऊ त ती म्हणलीस बाय तीठ आपल्यासोबत चांगलंसमोर. दे ना. ते खरं सांग.
स्वभाव चांगलं आहे. मी दोन केळी दिली आणिंजीर दिलेय खाल्ले चहा घेतला. ना कोमलत म्हणे इेतलं पाणी सुुद्ध तर नाही येत म्हणे.
म बोलश आताळ झा.
हम्म बैताय ना. हो मी आलं या इकडं आल्या लगेच गाई गाई आल्या. नंद दुपार नंद होतात अ आलत्या मु कितकर बर बसल्यावर. बकरी सुटली आणि बकरी मध लाग मागा हे. लवकर पकडायला नाही म्हणे.
ह आ.
बे किती बाई आपल्या पानदवनी रस्ता य तो त्यांच्याकडे जायला
बीचारी किती म्हणजे इथ म्हणजे शेतात कधी काम माहित नाही ना
ह
कधी मधी जात होते अस रोजच
म
हे लव्हमर्रेज केले आण फसली
नाही पण पहिले लव्ह मॅरेज बी नसत केल ते त्यांला तिथंच देल असत त्यांची आई कशी तडके बाज
तिचा नवरा लय बेकार
त
म्हणत्या नवरा बेक्कार म्हणत्या म्हणजे तिनं तिनं कधी म्हणलं जायचंय म्हणून त्या लगे जाईनच घेऊन नवरऱ्यान कधी म्हणलं मला बायकोला घेऊन जायचंय तर कोणीच कुट जाणार नाही असं तिचा नवरा बाई
पण आजग ते घर बांधण झालं नाही म्हणत त्याच्या मावशीच काही
हम्
लय अवघड राहत बाई ताई
आता तुमच्याकडे
मला रात्री तुमचे भाऊ म्हणत्या तुला काही दम नाही का
अ जेवण करा मी घडी घडी फोन करी ते नाव मग पप्प त्यां जेवणला त्या मग पप्प ति मगो कोणी आता लवकर येत नाही मग ते चांगलं वाटत मला सांगा नंतर जेवाला
म्हणजे
म्हणजे पप्पा ते जे आता पप्पाची गिरणी बंद झाली तर मग पप्प ते जेवण करीत्या
हम्म हम्
गिरण चालू असले तर आम्ही जेवण करून घेतो दोघ
हा हा
म्हणजे आम्ही सगळे सांगणे बसल जेवाला
नाही
हम्म
अग
ह तुमच्या भावला भुक लागती आहे तथं मग तुमची भाऊ तुमच्या भाऊला भुक लागती मग तुमचे भाऊ म्हणता घे जेवण करून
ह
का होलाय आखड मागणार आहे
हं बाई काय देत रहाती त्यानला
गहू जरासा मिरची
ह
आता झाली.
ता सगळत मोठी पंचवीस तारखेला राहीना.
काय?
मोठी आहे एकादस
मोठी नाही आता म्हणजे आता मपा आ खस्त झाली. ते ही सगळ्यात मोठी अमास्या राते का?
हो.
कामाश्याच्या दिवशी छपाटा बाप्पा वारेला
हा.
आठ नऊ वर्ष झाली त्यांना आठ वर्ष झाले सात वर्ष का? आठ वर्ष लागला
हा.
त्यांच पण फोन ऍक्सिडेंट
देव बिकस नाही तो पण चांगल्याच वृद्धी दिवशीच गेले पण
म्हणजे आमच्या स्वतः गुजराती,
हा. देव बीघचार करतो.
अमावस्या पाळत. तो दिवस चांगलं
कडे.
हा अमावस्येचा दिवस चांगला नाही जात.
नाही नाही अमावस्या झाली पोर्णिमा झाली.
नैवेद्य आहे ना. तेरी चांगली रात वाटतो.
हो. ह ते भत त्या दिवशी मगय राहात. पण देवाचं हे काही एखाद वेळेस दोखदा. असली ना मग देवाची आहे ना काही नाही होत मग ते ते दिवस
होय नाही पण अमावस्या कधी पिरियड येत असले तरी बाहेर गेलं तर अन त्रास म बरोबर लागत मतेई
मग ला होता ना.
येस येस नावचीच आपण म्हणतो वई पण राहत वेणी. गेटव हाउ.